. दिदी आहे ना दिदी नाही ती माव आहे हा.
नाव काय आहे गं?
नाव काय आहे सांग बरं कृष्णाली. माव त्यांचं नाव माऊ त्यांना म्हणाय चगं तुझं नाव काय उम्म . म्हणत्या
ऐक ना.
कृष्णाली नाव आहे कृष्णाली कृष्णाली नाव आहे. पण लय आगाऊपणा कर ती ते हसते कशी आगाऊपणा करते बघा म्हंटल्यावर. सारखा आगाऊपणा चालूच असतोय तिचा.
हम्म. मम्मी सोबत बसले आता आत जायचं. आता बाहेर गॅलरीत बसलोया रानात मोर आलाय तो बघत.
हा. हा.
आमच्या तर रानात मोर अ सारखं येतात मोर लांडूर वगैरे सारखं असतात.
सारखे दिसतात नाही ते.
हा नाही हि तर एकच कस एक मोर आहे आणि जास्त लांडूर आहेत. आणि आता पेरल्यामुळे त खायला येतात ना.
हा.
हम्म. आता उगवल्याला ही खात बसतय त्यांना काय पेरल्याला खायचं. आधी काही खायला नव्हतं आता पेरलंय त्या मूळ सगळं टोकल्याला बी वगैरे भेटते खायला हिरवं पाला वगैरे.
ह हा हा.
हम्म.
काय म्हणला आवाज येना झालाय तुमचा.
जेऊन झाल्यावर घ्या. नको जेवण झाल्यावर द्या संध्याकाळी. हॅलो.
हा बोला
पण येत असतील की म्हटलं तिकडे रानात.
कोण म्हणलं? ससं ससा हा. ती असतात का समजा आमच्या इथे एक मी मी स्वतः पाळला होता ससा. अ असा म्हणजे काय खारुटीचा रंग असतोय नाही. तशा टाईप मध्ये होता बारका बारका लहान पिल्लू होतं रस्त्यावर काय तर? म्हणजे भिऊन बसलं होतं गप एका जागेला म्हणजे त्याला कायतरी थटलं होतं का काय कुणास ठाऊक? आणि असं एकदम त्याला चालय पण येत होत मग आम्ही संध्याकाळच मला रस्त्यावर म्हणजे दिसलं होतं मग ते घेऊन आलते घरी आणि ते जसजसं मोठ व्हाय लागलं तसस त्याला म्हणजे खायला लय लागायला लागलं. म्हणतान मग त्याला मी सोडून दिलं रानात इथंच ऊसता ऊस ही मोठा आहे ना घराला लागूनच त्याना ऊसा दिलता मग आता त म्हणजे कधी तरी येतं घरापाशी तिथं अडचणीत बसते म्हणजे गवतात. आणि कोण दिसल की लगेच जातं उडी मारून लय पळतंय फास्ट आता लय मोठं झालंय.
हंम्म
हम्म
ते एका जागी रहात नाहीत ना खरं?
एका जागी राहत नाहीत, पण ह्या आवारातच ते फिरतय ना त्यामुळं इथंच सारखं असतया.
हा हा. आम्ही पण कस शेतात राहिला त्यामुळं आमच्या तिकडं पण मोर, ससा ते अ एक रानटी मांजर अस ते बघा रान मांजर म्हणून ते मुंगूस लई बघायला मिळत तिकडं पण.
हा हिकडं पण तसंच हाय.
आम्ही तुम्ही तसं बाहेर तिकडे गावात राहत होते मी त्यामुळं हे काय नव्हतं तिथं आणि इकडं आल्यापासून लई विचित्र विचित्र प्राणी सगळं बघायला मिळत्यात.
आ हा रानात असलं की तेवढं मात्र खरं असते वातावरण एकदम मोकळा अस ते फ्रेश वातावरण राहतंय त्यामुळं सकाळची सकाळ तर अशी कोकिळाच्या आवाजात लय भारी होती. म्हणजे सकाळ सकाळचा असा आवाज नुसतं कुठल्याच काय माणसांचा आवाज नसतोय किंवा जनावर नुसता पक्ष्यांचा किलबिलाट चालू सकाळ सकाळचा लई भारी वाटत तिकडं रानात राहिल्याल. आ?
हा सकाळचं वातावरण छान असतंय म्हटलं शेतात असलं की राहायला.
हम्म. सकाळ सकाळच भारी वाटते आणि तुम्ही कसं गावात राहिलं की क नाय ते असं गर्दीत राह्यल्यागत वाटतंय आणि सकाळी सकाळी गावात असलं कि वाहनांचा आवाज जास्त येतंय येतंय बाकी कशाचा आवाज नसतोया.
सकाळी उठल्या उठल्या सगळ्यांची नुसतं गडबड गडबड तेच असते. पण रानात असणाऱ्यांचं काम कसं निवांत चाललं
हम्म. निवांत चाललेलं असतंय, भारी मजेत असतंय.
काय?
हम्म, ते आमच्या कृष्णाला कशी‌ सवय आहे पाच वाजले का नाय रानात म्हणजे फिराय जातो या मंग तिथं खाली ती मोर असतोयच रानात. कुठं ना कुठं तिला दिसतोय. मग तेच नाचायचं काम चालू असतंय त्या मोराकडं बघून.
हा हा.
हम्म आणि इकडं बाळास आमच्या चुलत ससर्‍यानी बाळक हे केलेले आहे ना. झाड वगैरे असल्यामुळे जास्त इथं म्हणजे पक्ष्यांचा चिल बिलाट लईच असतोय.
हा झाडं तेन भरपूर आहेत नई शेजारी आजूबाजूला.
हम्म पक्षी वगैरे जास्त असत्यात. आणि काय तुमचं शिक्षण कुठल्या कॉलेजला झालंया?
अ माझं डी हे डिप्लोमा झालाय फार्मसी मध्ये.
हा हा.
ते मी संजय घोडावतला‌ होते. आपल्या इथं माहिती आहे संजय घोडावत?
हा माहीतेय की.
हा तिथं होती मी आणि अकरावी बारावी कॉलेज काय इचलकरंजीत झालंय.
अ अ इचल करंजी तुम्ही प्रॉपर तुमचं माहेर इचल करंजी आहे का? पण चांग
लागूनच जरासं एक चार पाच किलोमीटर वर टाकवडे म्हणून गाव आहे, तिथं तिथं आहे माझं माहेर.
हम्म मी पण माझा अकरा बारावी आमच्या तासवा म विद्यालया कॉलेज झालंय‌. आणि बाकीच म्हणजे, अकरावी बारावी झाल्यानंतर म्हणजे पोलीस भरती ते बघायच होत ना आणि त्याला मग अकॅडेमीला कोल्हापूरला घातलं होतं. तिथंच कोल्हापूर युनिव्हर्सिटी मधन वडगाव मध्ये आंबे-आंबेडकर कॉलेज आहे ना? त्या कॉलेज मध्ये माझं शिक्षण झालंय बाकीच ग्रॅज्युएशन सगळं. बारावी नंतरच हम्म.
हम्
काय म्हणला?
भरतीच बघितला नाही म्हंटलं.
अ पुढे बघितलं नाही म्हणजे, माझं लग्न झालं ना लव्ह मॅरेज होतं त्यामुळे काही मग करायचं म्हटलं होतं पुन्हा. पुन्ह पण काही ना काहीतर अडचण अडचण अडचण येत गेली त्यामुळे मग ते राहिलं ते राहिलच आणि आता कसं माझ अ सेक्शन झाल्यामुळे मग की आता मला पण रनिंग वगैरे करायचं म्हणझी भ्याच वाटतय टाक वगैरे. आता आपलं कसं असतल महिलांचं एकदा टाकं किती आत आपले सात पदर फाडल्यागत फाडलेल असतय. त्यामुळे चाक एक पाच सहा वर्ष तर भरून निघत नाही. त्यामुळे लय शिस्तात काम करायला लागते जडत वस्तू उचलायच्या नाही त्या. सगळे पथ्ये पाळायला लागते कुशीच काय खायचं नाही.
ती तस घेत नाहीत ना खर अ ह्याच्या
मी तिचं की मेडिकल मध्ये बाहेर निघतय ना म्हणताना मग लई नादायला लागलच नाही मी. जाऊदे म्हणलं आता काय? आपली मुलगी होईल पुढं कायतर बनल म्हटलं आपली इच्छा पूर्ण करेल असं म्हटलं. हंम्म. म्हणू तर अस म्हटल साधा जॉब करत बसायच, अंगणवाडी साठी फॉर्म भरला होता. पण आमच्या इथं राजकारण जास्त खेळलं जातय. म्हणजे त्यांच्या घरातलीच म्हणजे असं दोन पार्टी पण आत्ताजी सत्तेत आहेत ना. त्यांच्या घरातलीच म्हणजे त्यांची कोण तर असं म्हणजे घरा पसलच वगैरे कोणतरी घेतलंय? म्हणजे आपल्या मार्क लिस्ट व हे ठरवलेलं नाही त्यांनी त्यांच्या मजीने हे केलेलं आहे.
काय खरं नसतय सगळी आपापल्या हिच्यातीलच भरून घेतत्यात.
हम्म हो. नावा साठी करतेत.
सगळं राजकारणच असते. आपल्या ओळखीचे इकडची तिकडची सगळांचा भ्रष्टाचार होता.
भ्रष्टाचारच आहे म्हणजे, एखाद्याला एखाद गरीब असलं की त्याला गरीबच ठेवायचा. हा प्रयत्न केला जातोय जास्त त्याला वर काढाव म्हणजे? असं काय त्यांच्या मनात नसते आपलं घर आपलं हे करायचं. मला मला रानात त्याला व्यवस्थित रस्ता नाही म्हणल्या ना, आता एक वर्ष झालं रस्ता मंजूर झालाय. पण अजिबात अजून त्या रस्त्याच काम चालू केलेलं नाही.
हा
असं काम आहे आम म्हणजे नुसतं राजकारण खेळायचं म्हणून खेळ जाते पण आपलं आपलं खिस्स भरून गप बस तेथे सगळे निवडणूक आली कि मग म तुर म ती काय म्हणते होती की नाही ती भिकारी कसं भीक माग त नाही तस भीक महागाय आल्या आहेत लागतच
स्पर्धा परीक्षा ची तरी तयारी करू शकताय की तुम्ही?
करू शकतोय त्यांना अजून अभ्यास वगैरे होत नाही घरातच सगळं करून चालूय माझा तरी प्रयत्न अभ्यास वगैरे असतच तसं मी मोबाईलवर करतेच. पण ना पर्धा परीक्षाच तुम्हाला माहितय किती अभ्यास कराय लाग त्याला रात्रण दिवस अभ्यास केल्याशिवाय होत नाय.
अभ्यास भरपूर असतय आणि ते कसं घरातलं बघायचं आ मुली गेलं माणता मग तिच्या पाठीमाग आणि मग नंतर अभ्यास करायच म्हटलं की कि वेळ मिळत नाही मग ते.
ती पण आहे आणि पोलीस भरती चा कसं अभ्यासक्रम झालेला आहे जे डी वगैरे जास्त वाचून झालेला आहे. त्यामुळे ती मात्र जमल पण बाकीचं गणित थाय तुम्हा सांगतोय यु पी एस सी एम पी एस करायचं म्हटलं की गणित विषये बुद्धिमत्ता हाय. पुन्हा व्याकरण हाय इंग्लिशमध्ये हाय ते सगळा अभ्यास जमला पाहिजे ना. नुसतं जे के करून काय उपयोग नाही चारी बाजू सगळ्याच सावरल्या पाहिजे तसं हाय.
आणि तसं ते लग्न झाल्यानंतर आपण म्हणतोय करण नाही होत त्या अभ्यास.
होय ते पण हायच की घरातलं कामं तया आन शेवटी घरातल्या
हा लग्न झाल्यानंतर पुढे डिग्री कंप्लीट कर म्हणून पण कसं ते घरातलं काम करायचं. ते कॉलेज कधी अटेंड करायचं तिथन येऊन परत आणि अभ्यास कधी करायच नाणी सगळं करून रात्री दमलेलं असतय मग परत अभ्यास घेऊन करत बसायचं होत नाही ते.
अ हं
आणि काय काम न करता फक्त अभ्यासाचच तर घेऊन बसता येत नाय लग्न झाले म्हटल्यावर. काय न हाय तर घरातलं करायला चालतं आपलं तसं माहेरी असल्यावर चालते.
हम्म.
. करतायेत नाही त्यामुळं नाही म्हंटलं हाय ह्याच्यावरच जॉब करत बसायच.
होयतरी पण चालतय की शेवटी सगळं चालतय व्यवस्थीत
सूरु हाय.
हम्म.
चालते . खरं जरा डिग्री कंप्लीट असलेली चांगली.
होय ते पण आहेच की पुढ चांगलं भविष्यात काय तर भेटतय.
पुढं काय तर असा वेगळ्या नवीन पोस्ट ला हला त्याला तेन पण करता येते नय.
हम्म.
आमच कस ठराविक एवढ्यातच करावं लागतय.
हम्म हम्म चालतय मग ठेऊ का हा.